हॅलो हॅलो
तुझा येतय माझा येत आहे का मला हॅलो माझा येत नाही का तुला? हां रेंज जरा कमी आहे ग. हा हा इकड मला रेंज कमी आहे.
काय केलस?
हां काय चाललय काय नाही बघ बसले बसलेय बघ मी.
हा हा, मी पण बसलेलो, आता नाश्ता केला.
हो हो, आता आमची जेवा टायमिंग असतंय, ह्या टायमिंगला. ह्या टाइमिंगला तू नाश्ता केलास, लेट उठलीस काय आज?
होय, सुट्टी ए म्हंटल्यावर
होय, काल कुठं गेलेलीस मग?
काल गेलेलो महालक्ष्मीला, महालक्ष्मीला गेलो.
हू हू, कोण कोण?
मी
तू आणि दिक्षा दीदी?
अं होय.
आवाज?
आणि तिकडनं मग, माझा, आता? -ता येतोय?
हा येतंय.
हम्म, ती अन मी, महालक्ष्मीला मं तिकडनं गेलो.
हा हा.
मग किती वास्ता आला मग, कसं?
आ?
किती वाजता आला मग म्हटलं?
घरला आलो, वेळ झाला सात वाजले. रंकाळ्याला तेन गेलो मग ती हम्म, धा अकरायला गेलतो आणि ती -कडनं मग डी माड मध्ये गेल्लो होय लेट झाला, नी ते दी माड मध्ये गेलो, तेव्हा तिकडं पाऊस आला मग तिथं आणि थांबलो एक अर्धा पाऊण तास मग तिकडनं जेवलो दीऊन, हम्म
हम्म.
मग आसं खरच ते चालत चालत लै वेळ
होय, चालत जायचं म्हंटलं की लैच ते
होय.
मग रिक्षानी गेला नाहीत काय?
चुकत, गेलो मंदिरपर्यंत रिक्षानं आणि येताना सगळं चालत आलो मग तिकडनं
हा हा, मग मग कुठल्या डिमार्टला गेलेला मग?
तो तिकडंच की, रंकाळ्याजवळ ए तो डीमार्ट इकडं गेलो, इथं फिरलो हं काय न्हाई एवढं, बॉटल घेतली
हाव.
बॉटल, दिक्षानं घेतलं काय काय, दिक्षानं तीनं हे घेतलं पास्ता आणि
हा, हा.
हं..
दोघीच गेलेलं
पाच व्हयं दोघीच गेलतो.
ऋतूजा दिदी आल्या ना हिकडं?
वरद होय गेलतो ती पण आलती एकदा परवा म्हणजे चार- पाच दिवस झालं. आणि मधुरा दिदीला बोलवलोय काय, फोनच उचलेना.
हा, हा. मी पण आता गेलेलो नाही गं कोल्हापूरला किती दिवस झालं.
माझं पण लई बोलणं झाल्यालं नाही, सरांशी तेवढं झालंतं, सरांचा फोन ह उचलला नाही म्हणून.
मग तेवढच झालं बोल अ मग ते ऑफिस वर्क सांगितलंय ग, मग उद्या जाण्याचं हाय. मला
हा, हां. घरात मग करत्यास कॉल.
कॉल करतोय खरं ते पेमेंट पडल्या लं नाही गं, मग मॅनेजरला म्हणून दयायचं म्हणतो. म आता बगुया सर काय काय म्हणत्यात उद्या सर आणि मॅडम. हो झालंय ना, मला एक्सपिरियन आलाय आता सहा महिने झालंय की मला. म असिस्टं मॅनेजरला दुसऱ्या टीम मधनं बोलवाय लागल्यात. खरं मॅडम म्हणत्या नको जाऊसा तुम्हीं दुसऱ्या ती म्हणत्या कशाला चालल्यास माझ्या टीम मध्येच रहा आणि माझीच हो. मग आता उद्या गेल्यानंतर चर्चा करायची, जर पटलं तर हो म्हणायच नाहीतर दुसऱ्या टीम मध्ये जायाचं असिस्टंट मॅनेजरला.
हा, हा. शोभा मॅडमच्या ग्रुपमध्ये आहेस काय?
हो तिज्याच हाय की, ती सारख्या असल्यालाच असत्या ना. मग बघुया आता उद्या गेल्यावर काय. नाही बाई. मला नाही काय नसत्याच गं इथं, ते आता कस असतेला नाही म्हणू. वीस झाल्यात ना तिज त्यामुळं ती तिकडंच असत्या इथं नसत्या ति लई.
हू
व्हयं आणि काय चाललंय मग?
काय नाही निवांत.
हू.. हू.. किती दिवस झालं कॉल केला नाहीस? कुठे गायब
होय नाही जरा हे अ जॉब वरती जा जात हुतो काय जमलं नाही मला, लई काम आणि पेमेंट कमी. मग बंद केलं काम त्या हेनं.
ह, हा कुठल्या जॉब वरती मग?
कोल्हापूरमध्ये
आवाज कट व्हायलाय. कट व्हाय लागलाय तुझा आवाज, कायच ऐकायला येईना.
आत आता
काहीच तू बोल. त्याल काहीच ऐकायला येत नाही. आवाज कट व्हायला लागलाय.
हॅलो,
थांब, हं. थोडा थोडा येतोय. कट होतोय गं मधनच तुझा आवाज. नाही. कट झाला ब आणि पुन्हा.
असंच हो सारख आणि कॉल मधनच कट होत.
आपोआपच कट होत्यात कॉल, बिना कट करता पण.
म माझ तसंच झालंय मग मी करतच नाही.
माझे तरी पाच तरी गेले असतील ब. कालच दीक्षित धरून.
म म्हणजे भरपूर गेल्यात.
आपोआपच कट, अं माझे पाच तर, सगळे मिळून तर पाच झाल्यात गं.
हं. माझ भरपूर गेल्यात म्हणजे
जेवतीस कधी म्हंटलं?
येच्या नंतर. ते जरा
ते खाल्लत का?
आवाज कट आवाज कट झाला.
हॅलो,
हा, आवाज कट व्हाय लागलाय म्हंटलो.
हा आता येतोय का? ते नूडल्स केले ग.
हा हा.
हं.
म ते खालं की मग लगेच भूक लागत नाही.
आय कट झाला व आवाज पून्हा.
हॅलो,
थांब जरा आवाज कट व्हाय लागलाय.
आता बघ.
नाही. खरखर ऐकायलाय. हं. खट कट होत त अधून मधून. तुझं ऐकायला इकडं खरखरच येत. ते काहीच ऐकायला येत नाही, तू काय बोलते. तू बोलतेल कायच ऐकायला येत नाही ग. खरखर
काय म्हणलीस?
तुझं ऐकायला खरखर येते ग. आवाज तुझा व्यवस्थित येत नाही क्लिअर इकडं.
हॅलो,
हं, आता याय लागलाय थोडा थोडा, बोल.
काय?
आता थोडा येतोय ग. बोल.
घसा बसलाय गं माझा. सर्दी झाला. सगळं जाम झाले. का मग काय बोलायला ये ना झालंय. आता कालपासन जाम झालंय.